हॅलो.
हा मम्मी.
हा बोल काय कर रये.
म्हण की काय दुख रहे रोटी करताच तसच खारही.
अरे रोटी नाही दखरी वा शिवरर रहिवा काही वरजेसच नाही समज रे.
एक बार दवाखान्यात
हां ना असं सकाळी जाऊ दावखाना म्हण. दाराजवळ दवाखाना आमच मग काय धूपकामुळ होतोंगु धूप मुळे होत दुपमुळे बी होतो गोरी बाबा पुणेको गई वासा आई. कधी दगदा होई जेऊ की.
अरे उन्हामुळच झाला असन दादा ऊन लई पडू राहील ना.
नाही रे मम्मी अशी धूपचं काय पण थोडी ना काय होवी.
आं
एक बार सकेज आजो आणि वो आपला टेस्ट पण कर आजो.
हां हां मराठीत बोल. आणि तु काय झालंय सबमिशनचं?
अरे सबमिशन चं उद्या ठेवलं होंत बरोबर शनिवारी.
हां.
मग ते उद्या ते कॅम्प येणार आहे शिबिर काय तरी हॉस्पिटल हस्पिटल पण आहे ना.
हां.
मग सगळ्यांना बोलावलंय तिथं कोणतरी बाहेरचे लोकं येणार आहे वाटतं. हां आणि मग शनिवारी ठेवलं होत मग शनि रविवारी सुट त्याली मग सोमवारी घेणार आहे.
हां मग सोमवारी सबमिशन घेतीन आणि सुट्टी देतीन आहे ना दोन चार दिवस अभ्यासासाठी. हां चालल.
तू संध्या दवाखान्यात जाऊन ये.
हां हां सकाळी जाईन आता ते तिकडे गेली शितल कडं तिकडच ते वातावरण गरम आणि मच्छर लई पुण्याला.
वातावरणने पण होतं असं आणि काही पण असं खाण्यात पिण्यात आला
नाही खाण्यापिण्यामध्ये काही नाही रे बाबा हेच खाऊ राहिली चटणी मिरची दुसर तरी काय खायला.
हां पण तरी एकदा जाऊन ये ना दवाखान्यात.
हां सकाळी जाईन आता.
गॅस्ट्रो झाला असेल नाहीतर.
नाही रे बाबा सांडास बिंडास नाही वारी येऊ राहिली. हम्म काहीतरी झालंय त्याच्याआधी. वातावरण बदल, उष्णता जास्त त्याच्यामुळं बी
थंडी पण वाजून येते.
नाही थंडी थुंडी नाही वाजून फक्त घाबराट होती. आणि हातपाय गळाली.
मग काय जाशील खरं दवाखाण्याला.
हां सकाळी दवाखान्याला जाते आणि ते गोळी बघून औषध आणिते कावीळी काविळीच औषध पिऊन पाहते बरं.
हां पहिले दवाखान्यात जाय मंग नाही आता
हां ना.
हम्म ते बघ ती बाई पण म्हनते दवाखान्याला
तुला बी घेऊन जाईन मी मायाबरोबर.
हां का.
ते कसंल तरी अभ्यास
बस काहीच नाई आता.
हूं. अभ्यास आता चालू करायचंय, संध्याबाई कुटंय?
संध्याबाई चपात्या करु राहिली, दाळ चकुल्या.
जेवण कर आता, मस्त पोटभर.
हा हा.
हा आणि येऊ?
चालंल. कितीक दिवस चालणार आहेत पेपर?
पेपर आता एक महिनाभर चा
म्हणजे पुढच्या जूनमध्ये सुट्ट्यायं डायरेक्ट, जुलैमदी? जून मदी? किती जूनला लागू राहिला शेवटचा पेपर.
चोवीस जूनला शेवटचा पेपरंय.
हां.
मग जून जुलै, जुलैला. जुलैचा पूर्ण महिना सुट्टया आसंन.
आसंय का. हा येजोरे बाबा मग, आमच्याकडे इकडं.
हा, मग तुमच्याकडंच येतो ना डायरेक्ट.
बरं बरं, चालेल.
हूं.
हूं.
आता म्हण, आता म्हणलं, जेवण करून घ्या म्हणलं पोटभर.
हा ना, हा ना.
हा.
तू बराय ना?
हा. वरती झोपणारंय.
कुणीकड नको जाऊ बरं बाबा. गरमाटी लई येे इचू काट्याचं.
हा. म्हणलं तुला घाबरायचं तर वरतीच झोप म्हणलं गच्चीवं. गच्चीवर झोपा म्हणलं.
हा, आम्ही वरतीच झोपतो बाबा, खाली नाई झोपत आम्ही.
हा, सकाळी जेवण केलंत का?
सकाळी जेवण केलं. जवारीची भाकर किलती. आ, एक भाजी केलती कालची कोबी.
हा का.
हा.
हा, जेवण करून घ्यायचं.
हा ना.
काय म्हणती.
अजून काहीच नाही बाबा बस. डिझेल पेट्रोल नाई भेटाना इकडं नको येऊ. डायरेक्ट भेटावं वाटलं तर बाबा, टाईम नाई पूरणार, औ? नानीकडं जा जो एक दिवस नानी जा जो मग इकडं येजो. ती नानी म्हणीन, परस्पर तुजं पोरं तिकडं बोलू रायली, आसं पहिली लै बोलत हुती नानी औ.
मग काय करु? पैले नानीकडं जाऊ का?
हा, पैलं नानीकडं जाय, नानीला भेट आणि मग इकडं ये जो.
हा. आता म्हणजे सबमिशन झालं का, ते मग कपडे ध्वायचे ना नानीकडं ठेवतो आणि दुसऱ्या तिकडं येतो तुज्याकडं.
नाही, धुवायची कपडे इकडं घेऊन ये. नानीपशी कोण नाही धुवायला. मामीचं आफिस सुरुय, मामी तिकडंय.
अरे हा ते पण,
हा कपडेच घेऊन इकड धुवायला मी धुवून टाकीन भाऊ इकडे आल्यावर.
कपडे लव बाई घरीमई
अ पण मदीय कोण? तु मावशीला दुता येत नाही ना बघितली तशी.
हा.
कपडे. चलतेच मज इडे घेऊनेतो कडे नाणीला कपडे कास काऊ न खूपेटा काम बारीकारी चिठा आहे मारवाली हो चांगले चांगले कपडे ते, ठेऊन म कडेल चांगले कपडे इकड घेऊन घे तो म्हळेल मुळेल मी आखे धऊनन दगडावर मस्त कडक. कम्फर्ट मध्ये भिजून बाजून वाळ टाकून तुला गड्या करून ठेवून दिन.
हा हा.
हा एक दिवस नाकड थांब सोमारच्या दिवशी मग हे कर हो आणि नाणीकडें मक् कमी ये आणि मग मंगळार सकाळी जिऊून गाडीत बैस किथं येऊन जाय.
चालल.
बारा एक वाजे लोक चालल ना.
हा.
बर बर काय म्हणत बरं हाय तू? हम्. सांग नवतं वाट ना त इडे येव डायरेक्ट तर,
हा अण्णांचा फोन आलता मला.
दोनच्यार फोन केले मग ते पर तिकडेच बोलू राहिली असं कर राहिली हे कर राहिली. म्हणल आग बाई नाही बाई नाही म्हण माया पाठव म्हण त्या पोराला एक दिवस भरकवाय ना मला दिवस झाले तर मला भेटलं नाही ते.
हा.
हम्म नाणीकडे जा ग एक दिवस हो. आणि म मंगळवारी इकडे येतो.
हां.
हा चालेल बरं आहे ना? बरबर काय म्हणतो काय खाल सकाळी.
सकाळी अण्णांची नजर खाल तु? हा पावभाजी.
अरे वा मग तर पोटभर खाली असन.
हाठ बाराचा पावां
आं.
म आता जरा पाव खाल्ला तर काय,
अरे बापरे एवढं नको खात जाऊ होते मग इस्ट राहते संडास जाम होती.
नाही पावज भाजी असं म्हणजे आता सू
हा तुम्हाला छप्पन रुपये आले का आज?
हा चोपन रुपय आले चोपण.
पाय बर बोलला असता तर फायदा झाला असता ना.
हा.
हम्म शीतलची दोनशे रूपये आले होते.
हम्म हम्.
ह.
बरं आहे जावूदे, काहीतरी माऊलीची कृपा,
हा
हं, चालेन ते सगळे एकदा येत- ''करून बघ बर पण, पण तुम ते बंद करे त्याच्यामुळे तसं आवाज येतो तुम्हाला, ''
काय?
सगळ्यांना आले, तू मालाच कस काही नाही आले दोघं बहीण भावांलाच,
कोणते?
टास्कचे-
हा ना रे, टास्क आले असते तर, किती बारी झाल असत ती ना,
ते दुसऱ्या नंबरवर आहे ना, ते दुसऱ्याच्या वर दुसऱ्या आयडी वर पाहीजे करून मग.
दुसऱ्या आयडी दोनच आता माझ्या- ''एक त्रेयंशी नावाचा नंबर आणि एक माझा नंबर आहे, त्याच्यावर पण नाही आले आणि-'' ''त्याच्यावर पण नाही आले, याच्यावर पण नाही आले. ''
मग, फोरशिंक करून पाहिना फोरशिंक, हा.
हा, सकाळी दवाखान्यात जाऊ ना लक्षात-
''हा ना, हा सकाळी दवाखान्यातील उठल्या बरोबर आता. ''
''नाही तर सलाईन पण लावून घ्या, डॉक्टर बोलला. ''
''सकाळी उठल्यावर दवाखान्यात जाईये, दवाखान्यात जाऊन ये मग तुला फोन करीन आव, ''
''खरंच, माझी शपथ मला तर नाही वाटत दवाखान्यात जाईल. ''
अरे बाबा, खरंच जाईन रे दादू,
हा, बघ बरं का,
हं, पण तुच कुणीकड नको हिंडू, मग माझा जीव लागून जातो हो.
रूबिले पाहून गेला नस ना, तू तिकडं ती शितल तिकडं, संध्या आणि मी इकडं, चार जागेवर चार झालो आपण बी,
आता काय होतंय.
आ
सेकड इयरला का, नाही मंग बटाक सेकंड इयर लायी- काही नसत म्हणलं,
काय म्हणतो?
''आता वाटलं सेकंड इयर इतकं काय नसतं म्हणलं, कॉलेजच केलं काय नाही केलं, असं नाही का, ''
काय?
हॅलो
हा बोल ना,
फोन येतो काय तुझा?
फोन येऊ राहीले कोण तरी थांब, समजान बी नाही ते, जाऊ दे मरू दे. काय म्हणला?
म्हणलं सेकंड इयरला इतकां काय नसतं, कॉलेज केलं का, म्हणलं हॅलो,
हां, बोल ना बोल ना,
''म्हणजे सेकंड इयरले इतकं काय नसत काय, कॉलेज केलं नाही केलं, तिकडे येत जाईल म्हणलं. ''
बरं बरं चालन, तेच ना- ''संध्याबाईच काही समजत नाही, संध्याबाई लि आले, संध्याबाईला म्हटलं मामा बरोबर जाय तो आठ चार दिवस आता. '' आता काही नाही कराहिलो, आम्ही आखी मक्का टाकून देणार जे ईन ते ईन मरूदे. काम करू करू करू करू पर हाडकीनेजनऊन गेली येडया, काम कराय तर तवर राहिला नाही.
तेच ना म्हनते टमाटर टुमाटर नादी नाका लागू.
नगो बाबा, तमाटे तुमट्याच्या नादी मरून गेल सगळं जागेवर राहीन, काय करतो त्याला. आपल्या जीवाचे हाल कारण बसा पणचता करीत. आखे तमाय आखी मका लावून दीन, अन मका काढून आखा गहू पेरून दीन.
हा, मका लावायला ईन ना मी, एक दोन दिवस एक दोन दिवस ये मक्का लायायला ईन म्हटलं डायरेक्ट.
हा मक्का आता लावायचीन एक दोन तारकिला.
हां.
हम्म तू बर आहे ना मग, हा.
ऑफ, ऑफसच वातावरण नाही आलं का तिकडं
नाही बाबा लय झालेलं आहे रे बाबा, येईनच पाऊस बी आता.
हो, ते पूर्ण डायक गुलाबी गुलाबी झालंय. हो ना.
हा का. हम्म इकड बी येईनच पाऊस, पाऊसाच वातावरण व्हायलचे
हां का.
चालन, चांगलं राय मंग कुणीकडं जाऊ नको. आंध्रंकु हिंडू नकोे रे बाबा.
नही नही.
चालन ठेव भाऊ मग,, ठेवा.
हा मम्मी. तिकडूनच कट कर.